हॅलो, हॅलो.
हॅलो हॅलो.
हॅलो.
आवाज येतो का?
हा आला बो
बोल आता, म्हनजे अस, हे रेंज चा लय प्रॉब्लेम आहे मला वैताग आला त्या रेंजचा.
काय करायचं आता?
तुझा पण आवाज बारीक यायलाय, मगाच पेक्षा.
आला काय आता?
हम्म, काय घातलेली?
आं.
काय घातली होतीस, ब्लुटूथ का?
नाही,
म्हणजे असा आवाज एकदमच स्लो आला ग, म्हणजे
नाही नाही, त्याचा फोन पण
कन्हयही तुला सरांचा कॉल आला काय वरुटे सरांचा.
म - मला का?
ते अ कधी, लॉग इन पेज ओपन झालय का नाही? त्यासाठी ग, नाही ना.
नाय.
बोली होते की आलं की करा कॉल म्हणून तुला आलं का विचारल.
ह् नाही मला तर आला.
आपला क्लियरच होईना गं
काय?
स्कॉलरशिपची ग. सेकंड इयरची, हं.
मला पण तेच लागलंय.
मी क्लिअरच असणार हाय. आली दीस, क्लियरच असेन ना. आधी दिसलं असतं ना अरे यार और एक मेसेज.
हम्म.
हॅलो.
अरे यार, एक और मेसेज.
मेसेज, मेसेजचा आवाज आला.
मला ना.
अरे यार और एक मेसेज भारी बोलतोय. तो मुलगा अरे यार, असं वाटतंय की किती वैताकलाय तो. रिसिव्ह करत जाऊ नकोस.
हम्म, मग झालं.
का गं. कल्याण मग काय दिवसभर बोलणार नाही.
तस काय नसतय.
बरं आहे. ते एक एक एक एक जणांचं असतय तसं.
नाही नाही तसं काय नसतय आमच, दिवसभर काय काम नसत्यात आम्हाला,
नेमक काय काम करती गं.
हम्म, सांगतो घे नंतर
बरं बरं. मी पण कधी विचारते कि, जाऊ दे. म्हणून,
काय बोल आणि
हॅलो,
हा बोल की
ह सगळं हे झालं असतं फुटलं असतं का नाही. नंतर न
नाही तर काय.
फक्त एक हिंट मिळू दे. सग एका याला सगळ्याच मी म्हणजे एक हिंट काढलं ना सगळं कळत. सगळं नाव, पत्ता, गाव सगळ ए टू झेड.
ह
हम्.
चालू आहे बारीक. तुमच्याकडं?
नाही इथ आला. पाऊस आहे बाई. एक एकदा असं बाहेर जाताना--वाटते.
होय. सगळं घाण
हम्म. ह हं. ह
मग
हम हम काय सांगणार आता जाऊदे लक्षात येईना. मगाशी आठवलेलं मला कायतरी विचा चारणार होते. इंस्टाग्रामचच गं कायतर विचारणार होती मी.
काय?
आठवल्यावर सांगेन विचारेन.
ह मग
हम्म हम्म हम्म. हम्म. हम्म.
हॅलो.
हॅलो.
हम्म बोल की.
हम्म हम्म हम्म हम्म. मला सांगितलं आहे ग हा असा आकार. अ मला सांगितलं ऍप बद्दल ता हे असा ॲप आहे हा हम्म.
मग.
ते म्हणाले की आम्हाला कोण सांगते. सांग म्हणून अस ते.
सांगनार.
हा.
हम्म चांगायच
अच्छा.
हम्म अस आपल्याल पण होईल. नही. काय करायचं असेल तर ह्या हिच्यावरन ग.
होय.
हॅलो.
आवाज जाय लागलाय मध्ये मध्ये.
होय तुझा पण जायलाय.
हा.
मी म्हणलं गायब का व्हायलास.
नाही. बाहेर आली बाहेर आलीये तरी आता आवाज येईना म्हणून.
हा हा.
हॅलो.
हो आता येतोय का?
हा आला.
हॅलो.
हॅलो.
करू काय तुला दुसरा?
कर कर .
त्यांना समजवा बारा पर्यंत यायचं म्हणून बारा वाजे रात्रीची